होय तो नावच,
आता हम् आणि भरपूर काम करता म जेवणाच जास्त काम आहे. तुमच,
हो स्वयंपाकातच खूप आहे सका काही साडेपाचला उठती ना वॉकला जाऊन ये वॉकला जाऊन आलं ना कि लगेच किचन मध्ये,
हम्म
वॉकला जाताना पण कुत्र्याला सोबत घेऊन जायचं. त्याला पण वॉक द्यावं लागतं. एक तास
हो हो त्यांच त्यांना पण पाहिजे, की ओ
हो हे गावटी कुत्र्यांना नाही, पण हे जे इंग्लिश कुत्रे आहे तेना त्यांना वॉक लागतच का नाही तर ते पण जाड होतात, मग त्याला वॉक दे नाही जायची इव्हनिंगला पण आता उन्हाळा सुरू झाला, ना त्याला त्रास होत होता. उन्हाळ्याचा थकवा मला पण थकवा यायचं उन्हाळयाच नको वाटायचं डबल दोन दोन वाॅक ज सकाळी एक तास जाती ना सकाळी एक तास जाती उठलं ना कि मग आवरायचं. मुलांचा मुलगा स्पोर्टस ला जातो मी त्याला त्याला घेऊन कुत्र्याला घेऊन वॉकला जाती. वॉक करून आला ना की आपलं आपलं मग लगेच त्याला वरती बांधून टाकायचं आणि आप आपल्या कामांना लागायचं म घर मिस्टरांना ग्रीन टी मुलीला लाडू, अं दूध दूध टाकूनच पाहिजे तिला
आपल्या लेडीजची कामच आहे. आपल्या आपल्या आपल्या लेडीज कामच आहे बायकांचं कामच आहे. सगळ्यांची सगळ्यांचण आपण करते पण आपल्या शरिराकडं आपण लक्ष देत नाही
एवढं सगळं करत करत आंघोळ पण करते आणि पीठ पण मळते आठ वाजतात आणि ह साडे पाच पासून उठलेली असते तरी आठ वाजतात आणि फक्त काय होतं फक्त ग्रीन टी त्यांचं दूध तिचं दूध आणि मुलाच ना बस एवढंच होतं दूध अ तेच आणि फक्त पीठमळून होतं कधी कधी पीठ पण मळून होत नाही भाजी चिरून होते
रात्री रात्रीच थोडं प्लॅनिंग करून ठेयचं मग काहीतरी असं पीठ वगैरे मळून ठेवायचं ठीक आहे पीठ वगैरे मळून ठेवायच नाही फ्रिज ला काय सकाळीच मळायचं भाज्या वगैरे सगळ्या निवडून
नाही ना निवडून ठेवते भाज्या पण चिरलेल्या नाही
नाही, नाही चिरायचं ना ते सग त्यातलं विटॅमिनस निघून जातय ह
हो म मग सांगा काय करायचं मग अस आहे ना जास्तीत जास्त मसाले तयार मसाले करून ठेऊू शक त पण दुसरं काय करू शकतो फक्त मी काय मग जास्तीत जास्त रात्री काय करते मुलांची वाट असे वेगळ्या वेगळ्या वाटीत आता त्यांचे ड्रायफ्रूटस काढून ठेवते आणि हा आणि मग बाकी काय काही सगळी काम चालू होतात
हॅलो
हा सकाळीचेच सगळे काम चालू होतात
हम्म एवढं करून पण आता आत्ताांच्या भाज्या भाज्यामध्ये किंवा हच्यामध्ये एवढं पौष्टिकता नाही ओ किती पण मुलां ला तुम्ही काही करता आधीची लोक बघा कशी आहे घट्ट आहे अजून
भाजी लागते मुलांना डब्याला नेयला वेगळी लागते काहीतरी पदार्थ भाजी किंवा पदार्थ. मुलगी तर डायरेक्ट सांगते जी सकाळची. भाजी खाल्ली ती डब्यात. किंवा सोबत पण द्या यची नई
पण एवढं आपण काळजी करून पण तेवढं आपल्या मुलांना म्हणजे असं सगळं पोर्शन तस मिळतय असं नाहीय नाही
नाही मिळत आणि आपली आई आपल्या आपली आई आपल्या काय काळजी करत होती तरी आपल्याला सगळं पोषण तत्व मिळत होत
पोषण तत्त्व सगळं मिळायचं कारण का सांगू तेव्हा तेव्हा अस म्हणजे रा सायनिक काही न्हवतं ना सगळं सेंद्रिय होतं आता कस सगळं रासा यनिक झालय सगळ्यांच्या औषधांची फवारणी झाली पालेचे पालेभाज्या खावा म्हणतात डॉक्टर पण त्या पालेभाज्यांवर इतकं केमिकल असतय कि त्याचा आपल्याला शरीराला काहीही उपयोगच होत नाही. रोज म्हणतात, पालेभाज्या खावा काय खायची पालेभाजी. सगळं आता म्हणजे रासायनिक खताचा वापर करून सगळं शेती केलेलं असते, त्यामुळे काय आपल्याला शरीराला भेटतच नाही. कितीही तुम्ही पौष्टिक मुलांना झाला झाला, आधी कस घरातलं जेवण नुसतं असं भाकरी भाजी आणि भात आमटी एवढंच एवढे कुठे ड्राय फ्रूटस अन हे, दूध अन ते, असलं तसल काही नव्हतं, नाही आधी तरी घट्ट आहेत माणसं.
हो हो बरोबर आहे.
हम्.. बघा ना वयस्कर लोकं अजून कशी आहेत. आत्ताच बघा मुलांना हे दुखतंय, ते दुखतंय.
हम्म.. बेस आणि एवढं करून आमचे स.. सगळीजणं दहाला जेवतात, सगळे सासू सासरे मुलगा मुलगी दहालाच जेवतात, फक्त मिस्टर बाराला येतात बारा साडेबाराला. मग, मीही मी त्यांच्या सोबत जेवत क ह्म्म्म कधी कधी हो मग कधी कधी तर ते जेवून जातात, तरी मी जेवायला बसत नाही कारण माझं काम आवरलेलं नसलं की मी नाही जेवत.
हा.
आ -आणि त्याच्यात आमचं सकाळी डॉगला सकाळी त्याला फूड दिलेस डॉग फूड सकाळी वॉकला जाते, तेव्हा डॉग फूड दिलेलं असतं, बाराला त्याच जेवायचा टाईमिंग बाराच्या त्याचा पण भात करून ठेवा लागतो मला. त्याच्या भातामध्ये वेज टेबल्स टाकायचे, कधी भोपळा, कधी डांगर. अ-किंवा मग ते, स्वीट पोटॅटो असत ना ते,
हम.
ं किंवा ब्रोकोली असं अदलून बदलून त्याला टाकायचं आणि हळद. असं त्याची रेसिपी असते रोज. शिवेगरी हा
हम्म.
संध्याकाळी त्याला भाकरी लागतात कम. त्याला द्यायची मी पोळ्या वगैरे पण त्याच पोट नाही, भरत पोळ्यांनी. भाकरी खाली की ती शांत राहतो.
कोणत बच शांत
बाजरी देते मी त्याला. आणि बाजरी आणि तांदूळ मिक्स. आणि उन्हाळ्यात त्रास व्हायला लागला, मग बाजरी बंद केली. मग तांदूळ, ना यांनी आणि
मका पण देतात, मकयाच पण काण्या करून अस
वाटल होते मला पण कुणी कुणी म्हणे कि मक्याने पोट खराब होत म्हणे, मला काहीच
अस पण म्हणजे मी ऐका न च, पाहिले हो म्हणजे म्हणजे असं करून त्यात ना दुधात भिजवून झालं तिथून. म्हणजे शिजवून वगैरे, मका -मका बारीक असं भरडून आणायचे. का?
हा
आणि मग ते असं शिजवून मग ते त्यामध्ये दूध अस मिक्स करू म्हणजे भात दूध कसं देत आपण त मकाने दूध देतलेलं बघितच नाही पण ते कुठल्याच जातीचं मला माहित नाही तेवढ्या डॉग मधले मला माहित नाही.
मी विचारल होत ना मी विचारल होत एका मी विचारल हो ते ऐका डॉक्टरला कि असं मग का तुम्ही बोलला ना तसं मका, गहू आणि तांदूळ आणि अजून काहीतरी त्यांनी सांगितलं होत त्याचा भरडा करून आणायचं जाड आणि शिजवून द्यायचा, म्हणे मी पण ऐकलं होत मग, मी विचारल होत डॉक्टरला, पण डॉक्टर बोललं, की जर त्याला देऊन बघ पण त्याला जर जुलाब झाले तर थांबव. जुलाब म्हटल्यावर मी दिलंच नाही त्याला त्या त ज त ते बोलें ना, जुलाब झाले तर थांबव, मग मी दिलंच नाही त्याला नको जुलाब म्हटल्यावर नको. नकोच म्हटलं कशाला द्यायची मग? ते आओ ती माहिती काय, एक माझी मैत्रीणी आहे, तिच्याकड सेम कुत्र होत माझ्यासारखं ती म्हणे कुत्र आणलं बारा हजारात आणि त्याला नसत हे चुकीच खाणं गेलं दह्याऐवजी दूध दिले गेलं त्यानी सुरुवातीला
हॅलो हॅलो हॅलो हॅलो ह ना ऐकू येते ना? हॅलो
हे, हॅलो
हा बोला ना, ऐकू कट, म्हणजे आवाज आला नाही आवाज आला नाही
आवाज बंद झाला होता, येतोय येतोय आवाज बंद झा हो तुमचा आवाज एकदम बंद झाला होता.
नाही तुमच मला आला नाही तेच म्हंटलं तुमच्याकडे काय मग स्पेशल जेवणाच म्हणजे, असं प्रसिद्ध अस काय आहे खात्यासाठी.
आमच्याकडे असंच काही नाही हेचय मिसळ पाव असतो. हो परत आता तुम्हाला बोली ना, पुरणपोळीचा सीझन आहे मध्ये.
हा हा हा,
हा अंब्यारसय. आणि इतर वेळेस, काय ईतर वेळेस अ आमच्याकडे इथे मिसळचय जास्ती करून. मिसळ आणि पावभाजी वगैरे हा आणि परत आता झालंय थोडस. मंचुरियन वगैरे हे प्रकार आलेत आता.
हा ते आलेलं प्रसिद्ध अस म्हणत. इकड कस आमच्याकड, अ म्हणजे अ इडली, डोसे हे मेन
आता, आता तुम्ही महाराष्ट्र. ष्ट्रात राहिलेलीय ना त्याच्यामुळे तुम्हाला माहितीय ना. आपल्याकडे आपल्याकडे हेचय हा काय अ आपल्याकडे जास्त करून
नाई आमच्या माहेरी कस वडापाव, फेमस मिसळ पाव वडापाव फेमस. नाही. ते नंतर तुमच्याकडे पण इकड आमच्याकडे नाही मिळत वडापाव मिसळ मी खूप मिस करते, जेवणाला.
तिकडं नसेलच तिकडे तिकडे सगळे त तिकडे सगळं.
मिळते पण तेच जास्त मिळत नई उकड मी ज्यास्त मिस करते आह
असंच असतं काय करणारय आता त्याला
हम् आता
हो जॉब मिस्टरांचा कि तुमचा जॉब मिस्टरांचा कि तुमचा
नाही मिस्टरांचाय मी सोडला जॉब मी सोडला मिस्टराने जॉब कर
हम्म हम्म
आणि काय म्हणत्याय तेच म्हटलं आता जेवणात काय म्हणजे किती पण तुम्ही पौष्टिक करा ण झाला मुला ना काय पौष्टिक नाही किती केलं तरी जग गग करून पण सग हम्
तेच ना सगळं तेच आणि काही नाही मग आता का
आता ते संध्याकाळीच चहा
नाही हो ना आता लगित आता आपला अजून एक कॉल होईल बर का मी पटकन एक कॉल करते वेळ नका घालवू.
नाही नाही एक दहा मिनिटं ब्रेक घ्या माझं जरा दहा मिनिटाने मग करते पण दहा मिनट
का बरं?
चार वाजले ना आता एकदा मुल त्यामुळे
हम् म जावूद्या मग चार नंतर तरच करा मी आल्यावर जाऊन.
हा ह आताणे एक दहा मिनटे हे करुया.
हो पण मग मी ना आता चार